हॅलो हॅलो सर नमस्कार!
नमस्कार! बोला.
आज मी खरडा चिकनची रेसिपी सांगणार हे तुम्हाला.
बरं सांगा की.
मग त्याच्यासाठी चिकन एक अर्धा किलो चिकन लागणार तुम्हाला आणि- त्या चिकनला हळद, मीठ परत आलं लसणाची पेस्ट आणि थोडस दही.
आता मला साहित्य सांगा काय काय लागणार आहे?
हा साहित्य सांगते की चिकन लागणार तुम्हाला.
चिकन किती लागणार? चिकन किती लागणार?
अर्धा अर्धा किलो चिकन लागणार.
अर्धा किलो चिकन हळद किती लागणार?
हळद एक चमचा.
हळद एक चमचा बरं.
मीठ एक चमचा.
मिठ एक चमचा.
परत ही आलं लसणाची पेस्ट जोन दोन चमचे.
बरं.
अ दही एक हे अर्धी वाटी छोटी.
दही अर्धी वाटी हा.
हा आणि तुम्हाला बाकीचे मग खडे मसाले जरा लागणार. तेच्यासाठी डालचिनी अ एक दोन मोठ्या डालचिनी. परत एक चार लवंग.
बरं.
चार मिरी.
बरं.
परत हे अ तमालपत्री दोन. दोन लागणार.
बरं बरं बरं.
परत हे हिरव्या मिरचेचा हिरव्या मिरचीची पेस्ट लागणार.
हिरव्या मिर्ची
म्हणजे हा म्हणजे ते त्याच्यासाठी कसं आपल्याला त मला खरडा वापरायला लागणार आहे.
बरं बरं बरंबरं हां.
मग हिरव्या मिरचीची पेस्ट. परत तुम्हाला सांगते पालकची हम् एक अर्धी जुडी पेंडी लागणार तुम्हाला. कलर साठी हा. पुदिन्या एक दोन काड्या पुदिन्याच्या लागणार. आणि एक चार- पाच काड्या ह्याच्या लागणार तुम्हाला कोथिंबीरी, मेथीची लागणार.
मेथीच लागणार.
मेथी नव्हे हे लागणार. कोथिंबीर.
कोथिंबीर बरं.
हा कोथिंबीर लागणार.
सांगा आता हे जे आपण करणार आहे. ह्याला जे अ हे झाले साहित्य का अजून काय? साहित्य आहे.
नाही हेच साहित्य ह्याच्यात थोडं आपल्याला तेल लागणार कर करण्यासाठी.
तेल किती? लागणार.
तेल तरी एक अ म्हणजे पावशेर तेल बास होइल तुम्हाला.
बास होईल. बरं बरं आता हे किती? किती? किती? लोकांसाठी चालणार हे.
हे ती, तीन लोकांसाठी मी प्रमाण सांगितले तुम्हाला.
तीन लोकांसाठी किती? लागणार हे.
अ अर्धा, कि अर्धा, किलो चिकन बास होते. तीन लोकांना.
मग ते पोरं नायत म्हणजे तीन लोक जेवतात व्यवस्थित.
हा हां हां ते मग त्याच्यासाठी कृती सांगते तुम्हाला. सुरुवातीला मट चिकन घ्यायचं. चिकन ला आलं, लसूण, पेस्ट लावायची, हळद लावायची, मीठ लावायच. आणि दही, दही लावून ते मॅगिनेट करायला ठेवायचं.
म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला मॅगनेट करायची कितीे? वेळ
हा मॅग्नेट करच एक पंधरा, वीस मिनिटं मॅगिनेट करायला ठेवायचं ते आणि पंधरा ते वीस मिनिटं मॅगिनेट करायला.
बरं.
ह आणि नंतर मग एका कडाईत आपल्याला, म्हणजे आता एका भांड्यात. कढई किंवा तुम्ही काहीही कोणतंही प्रकारचं भांड घेऊ शकता तेच्यामध्ये ह हे घ्यायचं तेल घ्यायचं.
बरं.
एक पाळी भर तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे. लवंग, दालचिनी, तमालपत्री, परत हे टाकायचं हम्म, कांदा टाकायचा.
ब.
टमॅटो टाकायचा त्याच्यामध्ये. आणि ते सगळं असं बारीक एकसारखं हे होईपर्यंत असं भाजायचं भाजून घ्यायचं हा भाजून घ्यायचं, हा...
हे भाजून घेताना हलकं भाजून घ्यायच.
हा बारीक बारीक गॅस वरती भाजून घ्यायचं, आणि त्याच्यात त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये एक काय करायचं पालकची जी अर्धी जोडी असते आपल्याकडे ती. त्याची देठ काढून पानं पानं घ्यायची, ते काय करायचं सेपरेट एका भांड्यात पाणी घालायच त्याच्यामध्ये ती पान टाकायची आणि अगदी. खायचा सोडा थोडासा टाकायचं त्याच्यामध्ये, थोडस मीठ टाकायचं. आणि ती भाजी शिजवून घ्यायची आपण.
म्हणजे थोडासा सोडा, मीठ, चवीनुसार.
हा. आणि ती शिजून घ्यायची, मग शिजून झाली म्हणजे शिजली की ती काढायची. आणि पाणी बाजूला काढून घ्यायचं, आणि ती भाजी असते ती ती मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायची.
बर.
त्याची पेस्ट करून घ्यायची, म्हणजे थोडस आपल्याला आपण ग्रीन करणार आहे ना ते, चिकन. मग त्याला असं ग्रीन, हा.. मग ते त्याचा कलर तो, ग्रीन चिकनला येईल. अ हे होतं ना! टेक्चर येत. त्याच मग ते पालक हे करून घ्यायच आणि. हा आपण खरडा करून
पालकाची एक पेंडी घातली
एक जोडी नाही, एक एक पेंडी नाही ती, अर्धी पेंडी घ्यायची. कारण ते शिजून पालक कमी होत ना! पाण्यामध्ये शिजवल्यावर मग, किती हिरवा कलर येण्यासाठी आपण ते वापरायच आपल्याला. कारण आपण ऑलरेडी म्हणजे असं बाहेर.
खरड्याचं प्रमाण किती घालायचं?
खरडा कसा आहे, खरडा तुम्ही दोन चमचे घालायचे कारण तिखट असतो खरडा. त्याच्या जास्त तिखट झाले तर मग तुम्हाला खाता येणार नाही मग, म्हणून ते दोन चमचे आपलं तखटासाठी कारण आपण लाल तिखट तिथे त्याच्यात वापरणार नाहीये.
बरो.
आपण खर्डा वापरणार आहे त्यामुळे. अ ते हे करताना खरड्याबरोबर कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं ती पण बारीक करून घ्यायची बाकी. कोणता मसाला घालायचा नाही आहे ह्याच्यातच हे शिजवून घ्यायचं.
आता हे कसं कसं शिजवायं सांगा जरा?
अ आलं, टमॅटो आणि कांदा. हे करायची हे असं टेस्ट ग्रेवही केल्या गत बारीक चिरायचा आणि ते तेलात पूर्ण अस अ वितळून द्यायचा तो कांदा म्हणजे अस पूर्ण शिजवून घ्यायच त्याच्यामध्ये ख खडा मसाला टाकायचा. लवंग, दालचिनी, तमालपत्र. पत्री हे सगळे खडे मसाले टाकायचे. आणि ही पेस्ट ज्यावेळी आपला कांदा असा पूर्ण हे झालाय असं आपल्याला वाटाय लागलाय वितळायला लागलय तर त्याच्यामध्ये आपण हे केलेलं पालक
नेहमी कसं आपण गरम मसाले टाकतो तसं टाकायचं काय ह्याच्यात.
हा गरम गरम मसाले तस टाकायचं. पण आधी पालकची पेस्ट टाकायची. परत आपण ती आलं लसणाची पेस्ट केलेली दोन चमचे ते खरडा टाकायचा. आणि जे आपलं चिकन आहे ते त्याच्यात ऍड करायचं आणि ते हलवायचं पूर्ण. चिकन म्हणजे मिक्स करून घ्यायचं पंधरा
टाकल्यानंतर जरा थोडंसं मसाल्याला ते तेल पाणी तेल आलं पाहिजे ना.
हो म्हणजे ते आपण परतत असतोय ना पालक पालक बिलक सग टाकल्या शेवटी आपण चिकन टाकायचंय आणि चिकन ला कसं ऑलरेडी पाणी सुटतं.
बर.
मग त्याच्यामध्ये ते चिकन शिजताना पाणी सुटलं की मग आणखी त्याच्यात एक दीड वाटी. पाणी घालायच पण आणि वरती वरून मग परत हे करायच. आलं लसणाची पेस्ट आणि हे घालायच आपला थोडासा चिकनचा. ण ऍड करायच त्याच्यामध्ये धण्याची पुड ऍड करायची.
बरं.
आणि ते वा ह्याच्यावरती परत झाकण ठेवून आपण शिजत ठेवायचं ते.
आता हे चिकन आहे का नाही साधारणतः आपण कस पूर्णपणे किती म्हणजे किती वेळ शिजवायचं त्याचं ब म्हणजे हीट करायचं हीट प्रोसेस.
चिकन श शिजायला म्हणजे पंचेचाळीस अर्धा अर्धा तास तर लागतो बघा आपल्याला.
बर.
अर्ध तासात होतं शिजून निघतेय.
बर.
चाळीस पंचेचाळीस मिनिटं लागतात.
चला.
तुम्ही असं शिज शिजले की नाही बघायला चेक करायचं म्हणजे असं एक पंधरा वीस मिनिटांनी असं करायचं. हा चिकन हि करून बघायचं.
बरं बरं बरोबर.
आणि हळद घातल्यामुळ आपण हळद हळद मीठ हे सगळं घाल हो हळद, मीठ हे सगळंच आपण त्या मिश्रणात घालायच ऑलरेडी पण चिकन लावलेलं असते ना नानी.
म्हलं तर म्ह खरड्याचं प्रमाण म्हणजे कमी अं तिकटाच्या मिरच्या घेऊन अ जास्ती जर मिरच्या घातल्या तर त्याचा
हा तरी चालतेय, कारण एक एक ते अं खूप तिखट असत्या ना मिरची आणि कसं ते झणकतात आपल्याला. त्याच्यामुळं ते कसं अ हे दोन चमचे पुरेसे होतात आपल्याला.
बरं बरं. आता तिकटपणा कमी करायचा म्हंटला मिरच्याच तर त्या म्हणजे जर समजा आपण ती गिरवी करणार आहे ते तिखट पणा कमी करायचं म्हटलं तर काय दुसरं करता येतंय का आपल्याला?
तिखटपणा म्हणजे कसं मग तुम्ही घालतानाच कमी घाला ना मग. तुम्हाला जसं तिखट तुम्हाला कसं तिखट चालतंय त्याच्यावरती अवलंबून आहे.
पालक घालणं कंपल्शनच असतं का?
कंपल्शन कशासाठी की ते तुम्हाला ग्रीन चिकन म्हंटलय कशाला, त्याला कलर यायला. मग तुम्ही फ्रुट कलर आपला विकतचा कलर मिळतो त्याच्या ऐवजी तुम्ही हे पालक घातले की ते आणि वेगळंच ओ. कलर पेक्षा हे हा त्याच्या पेक्षा हे. हो हो आणि कसं तुम्ही त्याच्यात पुदिना, परत कोथिंबीर पण थोडीशी घालणार आहे. त्याच्यामुळं ते हिरवा कलर येतो ना त्याला.
बरोबर बरोबर. चवीला चवीला ते खूप चांगले लागत असेल.
हो हो हो हो.
याच्यामध्ये परत तूप ऍड केलं तर चालतंय का हो?
हा चालते की म्हणजे तुम्ही तेल वापरू शकता, तूप वाप-वापरू शकता. अजून तरी तुम्ही तूप घेतलं तरी चालतंय.
तो तसा हिरवा कट येईल ना त्याला.
होय होय. हिरवं म्हणजे कसं न हिरवा थोडंसं पिवळा असं, कारण हळद आपण घातलेली असते ना. आणि चि चिकनला पण हळद लावलेली असते आणि कस होत दह्यामुळं कसं तेल आणखीन सुटतं ना आपल्याला म्हणजे तुपाचा फ्लेवर येतोच ते दही घातल्यामुळं.
बरोबर हो आता हे कळालचं. सर्व्ह करताना कशा कशा भाकरी बरोबर खाल्लं तर चालतंय का?
हा भाकरी बरोबर चालतंय चपाती बरोबर तुम्ही कशा बरोबरही खाऊ शकता ते.
बरं बरं बरं. रोटी बरोबर ही.
हा खाऊ शकता खाऊ शकता. असं काही नाहीये की कि तुम्ही म्हणजे हाच ऑप्शन आहे की तुम्ही ह्याच्याबरोबरच खाऊ शकता असं काही नाहीये. तुम्ही कशा बरोबरही खाऊ शकता. फक्त तिखटाच प्रमाण कसं तुमच्या हेच्यावरती आहे. तुम्हाला कसं तिखट पाहिजे
म्हणजे आपण खरडा करतो तसाच करायचा, पण फक्त थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी पाहिजे. जेणेकरून ते लोकांना तिखट कमी लागलं पाहिजे असं तेज्यामागला उद्देश आहे. ठीक आहे चांगली आहे हि खर्डा चिकनची अ मग हि रेसिपी. आता आम्ही लिहून घेतलेलं आहे ते सगळं. आता त्यात ज्या त्यानंतर आता ज्या ज्या काय म्हणजे तयार करताना काही अं आम्हाला काय आणि आयडिया सुच असलं तर ते आम्ही आणि तुम्हाला अ सांगेन, पण आता तुम्ही सांगितलं त्यामुळं ती कदाचित चांगली अ स्पायसी रेसिपी होईल. असं त्यामुळं आपण ते सांगितल्याबद्दल आपलं धन्यवाद.
हो हो चालेल चालेल सर.